फळ काय फळ काय द्यायचं ते फळ जातोपर्यंत
खेळ जा तु
हो
हो
बोल काय झालं बरं काय हॅलो हा आपल्याला संभाषण साधायच आहे दहा मिनिटासाठी फिअर जेन्युन जेन्युन ओके या प्लीज टॉक इन इंग्लिश राईट नाऊ आय एम नाॅट इन मूड नाच टु टॉक इन मराठी मग तुमची मराठी म तुम्ही टाकलायसा बोलायचं मग इंग्लिश मध्ये कोण बोलणार
तुम्ही कोण बोलताय
हॅलो
कसं काय
बघा तुमच्या अरे खर मी फळांबद्दल बोलाली फळ
इंग्लिश बोलल्यावर
काल आम्ही काय बोललं नाही त्याचा पैसे आलं का नाही सांग पण तुम्ही त्यात बघ अरं त्याला माहित पण नाही केले नाही तुला सांगतो पैसे काय बोलायचं रे मग चॅटजीपिटी आवडते का भजन असत रे उगाचच कायतर बोलत बसत. दहाच्या दहा मिनिटं बोलत्यात पोरी. आपण बोलत नाही. विरुद्धार्थी समानार्थी. आणि काय अस असते आणि काय काय असते.
स्त्रिलिंग स्त्रीलिंगी पुल्लिंग नपुंसकलिंग.
अरे स्टेपी बनली हो अरे साडे सातशे रुपये हा शितल किराणा स्टोअर्स.
तिला टास्क ऐवढे येऊन ती
अ म्हणजे ऍप घेणार होती पण मग कॉल लागला रे जरा व्हॉटसअपला कुठला आवडेल हम्म मला लावला. नाही अजून तुला टास्क आल्यात की नाही आल्यात की. रिफ्रेशच केल नाही.
मी सगळ्यांना टाकलोय. जेवला तु. मी घेतलो असतो कणी मी त्याच दिवशी पूर्ण केलो असतो पंधरा कॉल एका दिवसात पूर्ण झाली.
बर नुसता चालू ठेवू नकोसा बोलायलाच पाहिेजे रे ते चालू ठेऊ काय न अकरा कॉल झालेत माझे हा. एकट्याला किती करायचं एकट्याला त्याचा काय उपयोग नाही बोलायला पाहिजे की खरं व्हय म्हणून मला मिळेना वाटतं.
म्हणजे तुही तर बोलते.
इथं बघितला काय मॅसेज काय आलय आ. दोघं तिघा जणांचा ऑडिओ येता कामा नये म्हणून येतात. ते पण आहेत त्या रुल्स अँड रेग्युलेशन पण बसते ज चौकात केला काय करणार त्याला
होय आम्ही चौकात बसते बघा तुमच्या ऍप उघडून काय प्रॉब्लेम आहे का. ते आम्हाला वेळ मिळतंय त्यावेळीस मयरीला विचार किती दिवसात टास्क कंप्लीट करायचं असली काय बाते करतोय का आम्ही नाही दीदीच पण अर्धवट असते काम तीस जण असतात कार्याकाल हल परवा एक दोन तीन कॉल केलीत जे टास्क चांगले असतात पासा जणांना दिले स्वतः इन्स्टॉल करून पोरं करायला लागलेत तर तुम्ही तेवढ समजून घ्या
ग्रुप डिस्कशन ब्रँडिंग आर आयटीच कॉलेज मधला पोरगा करायलाय तुला काय झालं
मोठमोठ्या कॉलेजच्या नावाने ते चालू ठेवाण प्रथमे्रडंग कॉन्सोसनायर एक दहा रुपये एक्स्ट्रा हा हा ही स्टोरी टाकणार आहे आता हा टाकं बाबा आताच टाकं एवढे एवढे कर की कुणाला तर
एक पाच सहा कॉल कर म नंतर बॅन अकाउंट ऍड करया मला पण नाही तर करायला लागत नंबर लागते कर कर करून दे लाट बी घटला नाहीेत तो लावून अभ्या आपले किती मिनिट झाले आहे रे पाच मिनिट पा सहा मिनिट राहिल्यात
चालू आहे चार मिनिट झाले चार मिनिट पंधर इंच
आलाय आहे बी जी पार्ट टाईम जॉब केल्याबद्दल कार्याचया
मी काही नाही फक्त पेमेंट तेवढे द्याव दयाव
नाही ऑडिओ कुठ तरी समज ओपण केली तर बोंबच आहे रे ब नाही गर मराठी पण हला काही इच्छा असली तर म्हणायच
हा पण अ आम्ही कॉला जागा वि सी कोल्हापुरी भी भाषा आहे ही होय द्या बागड बिले त्यांना मारणार आहे एकदा काय? एकदा त्याला ऐ हा बस की वाईज आहे इथे डबल ऐकू येणार आहे तुला चलायचन
पिल्ला पिल्ल माया समोरच चेरी ब्लाॉस मध्ये सगळं पाठव मॅडम ते अस कापाय असत
फोनवर तुला कॉलचलागेना
ह ह म्हणजे महणता आला नाही कारण शीतल किराणा स्टोअर्स आम्रखंड बासुंदी
दही अरे कार्याच आजच प्रमोशन कर मी आधी घरात रिकामा बसत होतो
ह कार ऍप आ कार ऍप मध्ये कार ऍप कार ऍप मध्ये कार्य कार्या
कार्यारोपमुळे मी अ दिवसभर आप अ दिवसभर मी पुन्हा बोलायला सुरू केलो मला आधी बोलायेत नव्हतं बोलून बोलून मला आता बोलायला लागलं
आज कसली उद्या काय होते हा उघडचआहे वाजू बघ न तुझे किती कम्प्लिट झाले कॉल
दहा होते आता ते झाले इतक्या दिवसापासून माया पाशी आला यार मी रिकाम बसल होतं मी तुला फोन लावत होतो मग चला बसू लाव टेबल लाव एक लाव लवकर हे येना लावलाय ह
सगळी विणकर आहे चिनू सध्या तू पाच मिनिटं बसून घे ह
आता च मी तीन मिनिट बसा लागते दोन मिनिटं बसा लागते चहा प्यायला बसल्याव साऱ्यांकडे छप्पन कार्याल ॲप आहे सगळ्याच काय ना काय ही ईथ गोलगुली गुपचूप तेरा पॉईंट गुपचूप बोलण चालू आहे पहिल्याच दिवशी रे दिल्ली मध्ये आयपीएल च चालू आहे असं तोड नाही त्या वाघाला तोड नाही वाघाला कुठल्या वागाला नाही कम्युनिकेशन स्किल्स कम्युनिकेशन स्किल्स कमिशन कृपया मराठीमध्ये बोलावे कम्युनिकेशन आता आम्हाला आणि आमचे जे ऐकाले व्हिडिओ रेकॉर्डिंग आमचा ऑडिओ रेकॉर्डिंग जे ऐकायलाय त्याला इंग्लिश येत नाही व्यस व्यवसायिक जीवन करार मध्ये गेला कि ॲप कार्या च्या मोबाईल वरून घ्यायच तस लॉग इन मारायच आणि कॉल करायच सुट्टी नाही ओ! सुट्टी नाही झालं का नाही रे? अजून एक मिनिट अकराव्या मिनिटाला मी कट करणार. अकरावा का? रिस्क नही लेणे का बाबा. मी पण असं सकाळी तेच करत होतो. हा तीस दहा तिस करणार. कट करणार. तेचि सेकंद लय मोठी आहेत. तेच की दहा दहा मिनिटं तीस सेकंद टोटल सगळ. हो सहाशे कायतरी करत्यात. सहाशे सेकंद म्हणजे दहा मिनटे झाले बरोबर हा म असं पस्तिस कायतर करायच बोल की आहे. साहिल तुझा मोबाईल घेऊन येजा की जा? अरे इकडे मोबाईल मांजर आल्या, की जरूरत नहीं. उसका एक बच्चाा है जी. लेकीन ओ आके. खाना ढूंढ़ रहे है.
ना आहे.
हम् हम्
अ हा
जुडायला लागली. जुडायला जुडायला लागली. गली गंगली. गंग तूडी. जुडायला लागली. जुडायला जुडायला लागली. अरे गान म्हणायला आला की. अह ये. पाच. चार. तीन. दोन. एक. कृपया अँप अपना फोन कट कर दीजिये.